हॅलो हा बोला कि बोल कि हॅलो.
हॅलो.
हा हा हा बोल येते आवाज
लोक
हा बोल की आवाज येतोय.
हॅ.
आवाज येतय मला बोल.
हम्म मी तुम्ही अकलकोटला गेलता काय बघितला तिथं.
काय नाही बीितन गेलो आम्ही खरं म्हणजे टू व्हीलरनच गेलतो. कारण मला फोर व्हीलर हे होत नाही ना त्यामुळे टू व्हीलर वरने गेलतो. टू व्हलर वन गेलो. निघलो दहा ला तिथं प बरोबर पोचलो अडीच तीन ला पोचलो. मग कोलकोट मध्ये काय गेलो. तिथ ना पुढे गेलो मग जरा रूम वगैरे बघितली घेतलं मग दर्शन वगैरे घेतलं र्रेश वगैरे झालो महाराजांचं दर्शन घेतलं मस्त मूर्ती आहे महाराजांची आणि महाराजांचं इथं म्हणजे असं टाईप असं हे केले एका साईडला तिथं पण वगैरे फोटो वगैरे काढलो तिथं अक्कलकोट मध्ये आणि मग त्याच्यानंतर मग गेलो हला एक दिवस मग तिथंच राहिलो संध्याकाळी अ प्रसा प्रसाद असते मग त प्रसाद वगैरे घेतला एक दिवस तिथे स्टे केलं स्टे केल्यानंतर मग आणि पुन्हा मग दुसऱ्या दिवशी निघालो सकाळी तुळजापूरला मग तिथन गेलो तुळजापूरला
अठाचो गुटं
राहायचं म्हणजे हिथं आहेती आहे सोय अक्कलकोटमध्येध्ये अक्कलकोटमध्येच राहायला सोय आहे
राहण्याची खाण्याची होय पैसे देऊनच हा ऊन राहण्याची सोय वगैरे खा म्हणजे ज खाण्याची पण ते स सोय आहे पण आपला महाराजांचा प्रसाद आपल्याला कधी घ्यायला भेटत नाही ना म तिथं प्रसादला पण भरपूर मोठी म्हणजे प्रसाद पण खूप छान असते आणि भरपूर मोठी लाईन पण असते तिला त्यामुळे गर्दी वगैरे असत्या म्हणजे आम्ही काहीत राहूो व गो तर मग एक दिवस राहिलो निवांत मग दुसऱ्या दिवशी मग गेलो हला तुळजापूरला तुळजापूरला गेलो तिथं पण कणी तरी गर्दी भरपूर होती तिथं पण तिथं पण दर्शन वगैरे घेतल देवीच दर्शन वगैरे घेऊन मग आणि पुन्हा मग रिटर्न आलो मध्ये इथ ना पुढं नाही नाही गेलो कारण तेवढं नाही वेळ झालत रे घरी पण यायचं होतं मग तिथनं लगेच दर्शन वगैरे घेतल तिथनं निघालो चार ला
हम्म
आणि घरी मग पोहोचायला लागले आठ साडेआठ नऊ वाजला
चार तास लागते
पाच सातच लागतेयच रे चार पाच तच लागतेयच अक्कलकोटच्या पुढं तुझा पुर आहे नाही मग तिथनं पुढं आणि एक दीड तास मोडतोय असं आहे मग तू कुठे गेलतास
मी तिरुपती बालाजी मालवण
हा
कालली तेरोपी बालाजी मालवण लावीले
हा तिरुपती बालाजी एका साइड ला हा होय पुण्यामध्ये काय काय र आहे बघण्यासारखा असं मी तर काय पुण्याला गेलोच नाही मुंबईला फक्त गेलेय बघ
दगडू शटलवाय गणपती हे अ काय तुळशी भाग आणि ह्या काय ते
हॅलो
हॅलो शनिवार वाडा शनिवार वाडा
हा हा हा हा हा हा
हम्म शनिवारवाडा बघण्यासारखा आहे
हा हा हा आणि तिथे अलिबाग बीच पण आहे ना ते नाही बघितलं असतो
पुण्यात
हां
पुण्यात अलिबाग बीच आहे
म कुठे
कोकणात हाय ते
होय अरे मी पुण्यात अरे बीच आहे आहे ना बीच एक
नाही नाही
हम् काय माहित नाही रे मी गेलोच नाही कधी मी ऐकल्या काच झालो रे मला मला कोणत म्हणजे माझंच ऐकना का तर गैरसमज झाला असेल अली बघ काय तर नाव आहे रे बीचचं पण
अलिबाग बीच आहे कोकणज म्हणजे उरण साईड ला आहे
होय
हम्म म्हणजे नवी मुंबई
हा हा हा मग मुंबईला वगैरे जाऊन आलंस का नाही
नाही नाही मुंबईला घेल नाही
काय बा म्हणजे असं काय बघण्यासारखं मी काहीच आत्तापर्यंत मी पुण्यातच पाऊल ठेवलं नाही तुला खरं सांगायचं तर फक्त मुंबई बघितल्या बघ मी पुणे वगला नाही
शनिवारवाड्यात बघण्यासारखं म्हणजे एवढं काय नाही फक्त वाडाच आहे तेवढा
हा हा तुळशी बाघायला जाऊ नलास
तुळशी बागेत का सगळी दुकानच घे म्हणजे सगळं स्वस्त मिळत ते येल दाखवले आहेय तिथं दुसरं काय नाही एफसी रोड ला पण तेच
हा हा
हम्म तेवच आणि
आलतासा काय
ट्रॅव्हल्स ना
हम्म किती तास लागलं
इथन गेल्तो दहा ला पोचलो सहाला तिथं मी तर राजा रूम वर राहिल ना
दहा ला इथन जाऊन साल पोचला एवढा वे
मग
ह हा
तेच म्हटलं
हम्म
हम्म मग काय आणि काय काय बघितलं असा पॉइंट
आणि आणि तेवढंच घी आणि पुण्यात काय दगडूशेठ गणपतीचा दर्शन ही घेतलं
हा हा
आणि काय नाही
हम्म किती दिवस राहिलेलाा एक दोन दिवस
दोन दिवस
हा आता मी काय पुणे बघायणे मुंबईत एवढंच बघितलंय ते पण मु मुंबईमध्येध्ये कस हे कुठला ते आपलं दादर केशन हे ते एवढंच फिरून आले आणि परत होय
आणि आणि काय बघाय नाही
हम् नाहीत काही नाहीच गेल त गेट व ऑफ इंडिया तेवढंच ते एक बघितलं सोड पॉईंट गेट ऑफ इंडिया गेट ऑफ इंडिया एक बघितलंय आणि आपलं हे मरीनड्रायव एक बघितलंय एवढंच दोनही दिवसाांसाठी गेल नव्हतं ते ऐ की आता बघण्यासारखं आणि काय काय आहेच मुंबईमध्ये पण बघण्यासारखं आहे रे आणि काय काय
आणि परत जावा
होय जाणार आहे की आता आता तुम्ही जेव्हा काढची ला तेव्हा जायचं सगी तर नाचल्यावरच हेवते नाही ते असंय
आम्ही कशाला जातोय मुंबईला
काय आता मला काय माहित मुंबई काय तर आपली भारताची राजधानीच आहे नाही ते मग काय विषय
भारता ज आहे
सॉरी सॉरी सॉरी महाराष्ट्राची राजधानी सॉरी चुकून आलं तोंडात ना माझ्या महाराष्ट्राची राजधानी आहे ती भारताची राजधानी दिल्ली
हम
चुकून आलो काय बाबा तू तर म तुझ्यासोबत बोलायला लागलं ना माणस कन्फ्युजनच होते बघ सगं
मी काय केलं आता स्वतःच म्हणाली असतच
नाही तस नाही सांगाला लागले रे म आणि कुठलं कुठलं पॉईंट बघितला सांग कि मालवण मध्ये वगैरे
मालवणमध्येध्येच तारकर्ली बीच देवबाग बीच ते सात पॉइंट मी नाही र वगैरे जेवण देण भारी आहे तिथं
हा हा हा हा
हम्म
जेवण काय तिथं छानच असते का आपलं कोकण आहे म्हणलं सोलकडी एक नंबरच असणार तिथं
होय
असशय
मार्या बघण्या सर का कोकणाला
हा हा ह हा
रा
आम् पण मग म्हणाले आता बघू काय काय काय काय होते पावसाची त्या चिन्ह दिसाना झाल्यात बघया आता काय
हम्
उन्मा उन्मा आहे तो पण जाऊन आला पाहिजे एकदा पाऊस सुरु झालाय कि मग काय बाहेर पडता येणार
बाहेर पडत
मग पावसाच्या इकडं काय मग आंबा घाट येथ छान वाटत
आंबा घाट आंबोली घाट
हम् हम
धबधब मंगायलाय
होय
काय नाही घडला
हा धबधबा कुठला
बघितलंय का नाही म्हणता
नाही बघायला तिथं आहे होय नाही बघायला
खोट आहे
धबधबा कुठला तू मरी गेल तर
मी गेतो की तोरलं तर लष्करवाडी हे राधानगरी इकडे गारगोडी साईड ला
हा हा हा हा हा हा
हम तिकड ते जथ ते धबधबा बंद झाल्यात ते
होय
हम्म
हा हां
आता धबधबा आता पाऊस पडल्याशिवाय धबधबे आला तरर काय मज पाऊस
हम्म होऊच पाहिजे की घर
बाय तेच
हम्म पावसामध्ये पण जाण्यासारखे पॉइंट आहेत पावसाळ्यामध्ये कस टूलर न जाऊ शकत नाही फोर वहीलर वरनच अस आहे न आता मागच्यास आम्ही आंबा घाट वगैरे करून आलो फक्त आंब्यात राहिलो तिथं पण काय रिसॉर्ट वगैरे आहेत म्हणजे बघण्यासारखा आहे ते पण म्हणजे व्ह्यू बघण्यासारखा आहेय हो तेवढंच जर वन डे जायचं असेल ना वनडे नाही
हम्म
म्हणजे कणी अ दुसऱ्या दिवशी जर यायचं असेल तर म्हणजे चांगलंय बघण्यासारखं इथल्या इथं
हां
काय काय पॉइंट आहे छान बघण्यासारखे
लांब आहेत तेे काय बरोबर एवढं लांब जाऊन टू व्हीलर रड नाही फोर व्हीलरवरनच
होय
हम्म
लांब काय वेळ सगळं हे होत ना लांब जाऊन काय करायचं सगळं वेळ ह्याच्यामध्येच घे होते नाही असं आहे नाही नाही आता कसं झालं आता सुट्टी पण भेटत नाही अलीकड सुट्ट्या पण द्यायला बघत नाहीत ऑफिसमध्येध्ये त्या त्यामु आता आणि एकतीस मार्चा नंतर पण लईलोड होत नाही कामाचं सांमता आता सध्या तर सुट्टीच लय प्रॉब्लेम आहे. असं.
बरोबर.
तेच क आणि आता झाला तर सण येतात आणि महिनाभरा ना मग तेव्हा काय समाजणारगे दिवाळी जाई लांब सोड पण आता अलीकड तर सगळं. पण ते ना आता असत्यातच घ होय होय. हे चालूच असते आता
होय.
मग आता सण इथ ना पुढं चालू हम्म आता आधी महिना वगैरे संपला आता तुच सचेन चालू. त्या म आता काय घरातलं तेनच वेळ भेटत नाही मग कुठ? काढायची म्हणून तुम्हाला सांगलतो मे महिन्यातच जाऊया. तर कोण काय ऐकलच नाही मे महिन्यात जायं
वेळ पण पाहिजे नई.
होय तेच की.
हम्म हम्म.
कस काय काय.
तेच.
चालतय मग बघ आणि मग सांग मला कॉल करून हा.
बरं बरं सांगतो सांगतो.
तेच की म्हणजे काय होतंय ते मला सांग कसं कसं काय काय आणि बघून मग मला सांग.
बर सांगतो सांगतो.
नाहीतर मग काय कर मॅसेज कर मला
होय होय.
हम्म.
चालतय.
चालतय चालतय. हम्म.
मग अधिक महिना कसा होता.
काय नाही म्हणलं मग
आधिक महिना कसा गेला म्हणलं.